हां-हां, हां येतोय मला. तुम्हाला येतोय? अं नमस्कार काय काय करताय? हो झालं जेवन तुमचं?
हां बस न बाय आत्ता जेवन.
हो का काजवले.
काही नाही वेगवेगळे प्रकार होतात आता मुलं म्हटल्यानंतर.
हो का? अं मुलान त्यांचा प्रॉब्लेम असतो त्यांनाच आवडत नाही.
नई परत.
हां जे आपल्याला आवडतं, हां जे आपल्याला आवडतं ते त्यांना नाही आवडत. आजून त्यांच्यासाठी दुसरा
दुसरं बनवावा लागतं. संडे तच्या, संडे त त्याच्यातच जातं. पण मंग मंडेला बी तेच ए, मंडेला बी टीप
हो टिफिन मध्ये हां. ते भाजी पाला अजून खात पण नाही ते.
काहीच नाही, बटाटे त फेवरेट असतात अन बटाटे ची
हां बटाटे, ढोसे, आप्पे, हे हेच खातात ते. तुमच्या संग. हां, हां ते बाहेरचे पण जास्त नाही नई खाऊ द्यायचं ना.
हो ते पण नगद घरीबी बनवलं म्हटलं तरी त दररोज नई देता येत.
हां ते नाही ना हो म.
आता आपण म्हणतं डोसा तेच ना डोसा रोज द्यायचा पण ते बी आम. बोलेलं किती द्यायचं?
हां ना.
लेलं पदार्थ, खिचडी ज आंबली त खातो का? भाजी आंबवलेली खातो का? आणि डोसा आंबून सोता सोताहून आंबवतोन मग खा खायला घालतं किती उलटं आहे हां. पोळी आंबवल्या सारखी वास यायला लाग का आपण खात नई ती भाजी?
आं स्कूलमध्ये जाता का तुमची मुलं?
हो-हो एक लहान हे नर्सरीला. आणि ती मोठी हे. फसलाय मी घरीचे सध्या पोराण पाकी पोरण, हाऊस वाईफ. झालं एज्युकेटेड हे पण मग काय?
अं तुमचे म्हणजे तुमचे हसबंड जॉब
हां ते जॉबला आहेत.
हो का? कुठले हे तुम्ही रायला?
आम्ही इकडेच नाशिकमधलेच.
अच्छा नाशिकला आहेत का? अं
एज्युकेटेड राहून बी का उपयोग नाही हो. पण पोरांकडे दुर्लक्ष होत, आणि जॉब पण नाही ना हो असे
जॉब करायचं राहिलं तर आधी लग्नाच्या आधीच कराव आणि लग्नानंतर केलं तर मूळ बाल राहिलं तर काय होत नाही अजून.
नाही नाही जॉब करायच म्हटलं खरच लगनाच्या आधीच होत. दोन्ही गोष्ट दोन्ही गोष्ट मॅनेज करायला ना घर तुबी तेवढ्या ते पाहिजे या गोष्टी खूप हे होतात, हॅरसमेंट होते बाईची नाही केला तर मग तू काय कर ते केला तर मग पोरांकडे लक्ष दिलं नाही.
सगळं ते घरचे म्हणजे बायांनाच बघावं लागतं.
त्यात आता हे शिक्षण पद्धती इतकी चुकीची झालेली ना त्यामुळे तर खूप बाई जी हाऊस वाईफ तर ती म्हणता ना हाऊस वाईफला तर हायच टेन्शन पण मग वर्किंग वुमनला त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन आहे, पोरांचा अभ्यास, ड्युटी परत घरचं बघायचं. सगळ्या गोष्टी एका व्यक्तीकडन अपेक्षित करा करायच्या.
हा अ ते पण
तुम्ह?
मी काय नाही मेन म्हणजे अन मॅरिड आहे.
असं आहे का, म्हणजे मी मोस्टली नाही मैरीडच म्हणे त्या हेच्यामध्ये मध्ये म्हणून मग म जास्त बोलन नाही जाॅब करायचा म्हटलं तर मग शिक्षण सुध्दा करायच असेल तर लग्नाच्या आधीच पूर्ण कर. करुन घ्यायच लग्नानंतर शिक्षण सुद्धा होऊ शकत नाही.
खरच नाही ते आधी लग्न ते आधी लग्न करण्यासाठी सांगून देतात की आम्ही शिकवणार आम्ही हे करणार, ते करणार, जॉबला पण जाऊ देणार. ते सांगून देता आणि लग्नानंतर काहीच नाही होत. म्हणजे मी पण पाहिलंय म्हणजे माझी बहीण वगैरे काकाची मुली त्यांना बघितलंय मी असं सांगता आणि काय करू देत नाहीत..
ह मी मी ग्रॅज्युएट आहे. डी‌ एड बी एड सगळं झालंय माझंवालं आणि त्याच्यानंतर म त स्पर्धा परीक्षा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढला कसल काय कशाचा अभ्यास स्पर्धा परीक्षांचा अभ्यासासाठी अठरा-अठरा तास अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास इथे दोन दोन तास सुद्धा बसायला मिळत नाही त्यात सुद्धा सतरा व्याप पोरं येतात मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे करून दे, ते करून दे, कसला अभ्यास होणार आहे. म मग आपण स्वतःलावतःच म्हणजे त्याला लाज वाटते की आपण पेपर द्यायला जातून काय लिहिणार आहे तिथ
हा बरोबर आहे ना. अभ्यासच झाला नाही हा. अभ्यासच नाही झाला तर तिथं जाऊन काय फायदा आहे आपला.
तिथे जाऊन काय करायचं. उगच पैसे टाकायचे म्हणून मग् मी ते सुरुवातीला केला दोन तीनदा ट्रायल घेतला. सगळं झाल. थोड्या थोड्या मार्कावरून म्हटला नको बाबा कारण पोरांकडे ही दुर्लक्ष होतय अभ्यासाला बसायचं चिडचिड होत कारण आपण जेवढ अभ्यास सुरवातीला लग्नाच्या आधी केलेला त्यातून नंतर जर ती सोय व्यवस्थित लागूही लागली ना ते चिडचिड होते. असं वाटतं मग नकोच करायला.
हा बरोबर आहे.
त्या आपण पहिले लग्नाच्या आधी आठ-आठ नऊ-नऊ तास सलग बसायचो अभ्यासला. आता आपल्याकडे काहीच नाही होऊ शकत आता.
हा आणि लग्न झालं की मग बाळ झालं की ते बायाच पण इच्छा मरून जाते मग.
सगळ्यांचं गोष्टी बघाव्या लागतात लग्नानंतर, त्यापेक्षा जे करायचे ते लग्नांच्या आधीच करून घ्यायच. जॉबला लागायच तर, जॉब पण लग्नाच्या आधी सुरुवात करायच. तेव्हा लग्नानंतर तो कंटिन्यू करता येतो. फक्त बोटावर मोज थोडेच अ लोक हेत की. फॅमिली इतक ते सांगतात की. कंटिन्यू कर. तु अभ्यास करायच्या अभ्यासाकडे लक्ष दे. क्लासेस लावून घे एक्स्ट्रा. फक्त अशे बोटावर मोजण्या उगचे लोकच आहे. काय नाहीत काही नाही बाकीचे सगळ्या घरचा सांभाळ करा घरून सांभाळ तुझ्याकडनं होत. असेल तर, घर सांभाळून करशील त कर.
हो असं सांगत बरोबर आहे.
तो विषय दूरच-
हां.
नाही तर तेच सांगते ना मी काही-काही लग्नानंतर घरून सपोर्ट मिळतो ना बिंदास कर तू, तुला जॉब करायचाय जॉब कर हां. जॉब करायचाय जॉब कर, अभ्यास करायचा अभ्यास कंटिन्यू कर
बरोबर.
सांगीतल आर्टस लाईन वेगळी आणि सायन्स लाईन वेगळी आणि काॉमर्स लाईन वेगळी. या अस हे सगळं फॅड आहे. आर्ट लाईन वाल्यांना जॉब नाही भेटत नाही, कॉमर्स लाईन आर्ट लाईन वाले सुद्धा आज माहीतीय का?
हो करताय, ते पण करताय, आता खूप भरती निघाली. हो. आजून हो.
मोठे-मोठे वकील सुद्धा आर्ट लाईनचे आहेत. हो आणि या असं सांगतात नाही-नाही सायन्स जास्त महत्व आहे, नाही नाही कॉमर्स
सायन्स नाही ग्रॅज्युएशन झालं की भरपूर जॉब आहेत.
मी तेच सांगतेय, तुम्ही सायन्स जरी घेतलं तर सायन्स फिल्ड मधे तुम्ही मेडिकल लाईनला जाऊ शकता, डॉक्टर र लाईन ला जाऊ शकता पण, आर्ट जी आर्ट जी फिल्ड हे ना तिच्यामध्ये फक्त डॉ डॉक्टर लईन अन मेडिकल लाईन इंजिनिअरंग नाही एवढीच नाही बाकी सगळ्या फील्ड सगळ्या ओपन आहेत आर्ट लाईनला सगळ्या ओपन आहेत. फील्ड सगळं ओपन आहे. तुम्ही एक स्पर्धा परीक्षांचा किती ही अभ्यास करू अ न हे आर्ट लाईन वाले ते सायन्स ल लाईन वाल्यांचा अभ्यास नाही होऊ शकत कंटीन्यू कारण स्पर्धा परीक्षेमध्ये सायन्स व मॅथमॅटिक्चे टेबल वगैरे या सगळ्या गोष्टी तर स्टेप बाय स्टेप करन आर्ट लाईन वाला्ल्लदना वरना चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पेजेस एक एक पेपरला द्यावे लागतात लिहावं लागतं त्यांना एवढा स्पीड राहतो लिहायचा. मराठी लिहायचा, अंसं. हे खूप अ काही-काहीन् ठिकाणी खूपे, सायन्स पाहिजे होतं आणि कॉमर्स पाहिजे होतं नी. आटच कशाला घेटलं. अरे, ज्यांना माहित तिने तेच बोलतात जे चांगल्या फील्डमध्ये गेलेलत ना त्यांच्या समोजं सांगितलं क नई आर्ट्स नीस् काॅम मस ते सांगतील आरे मी त हार्डस मधून येते मोट् त्या मोठ्या पोस्टपोन ए, अंसय नी माझं फ्रेंड ए ना तिने पण बी एस सी कंप्लीट केली. एम एस सी ला ऍडमिशन घेणार होती अन् ती म्हणे मी स्प स्पर्धा परीक्षांना जॉईंट होते म्हण, पण आज मला असं वाटतंय स्वाती म्हणे म ती म्हणे की मी आर्ट्स लाईन घेतली असती त मला अजून लवकर झालं असतं सुरुवात. माझी, कारण सखोल अभ्यास आर्ट लाईन मधूनच सुरुवात आहे ना सगळे आर्टस लाईनचेच पोरयेत म्हणे, काय उपयोग म्हणे, सायन घेऊन म्हणे, मग. काय उपयोग म्हणे, सायन्स लावन ला जाऊन म्हणे, काय उपयोग म्हणे, माझा म्हणे, ओय फंडामेंटल पॅट करायचे, सगळं लिक्विड कसं बनवायचं? काय बनवाय एवढं बघायचं म्हणे त्याचा कायच उपयोगे म्हणे आपल्याला अ
बरोबर ए.
या आट्स लाईन ला सण सणावळ सगळं होतं म्हणे त्याच्यामध्ये.
हां
बाकी? तुम्ही कुठं कॉलेजला आहेत का?
पाय बी ए ला फस्ट इयर ला आताच पेपर दिले मी.
हो काय?
हा आता चौदावी ला जाणार
तुम्हाला हाय सो इथून अभ्यास करायचा एम पी.. एम पी एस सी चा अभ्यास करायचा नाही तर मग सरळ चांगले बर मग याच्या वकीलच्या पोस्ट साठी टाकायचं हो वेंडर साठी टाकायचीय भरपूर ऑप्शन आहे एम एच डब्ल्यू ह एम एच डब्ल्यू साठी करा तुम्ही तेच चालेल तुम्हाला बी एच डब्ल्यू एम एच डब्ल्यू करू शकतो काही नाही फक्त डी एड च अन बी एड च एवढंच नाहीये आर्टस लाईन ला
आता ते बी एड अन डि एड ला कोणी विचारत नाही त्याच्यामध्ये पण आता ते पण खूप चालल आहे ना म्हणजे कारण की सगळे नीटची परीक्षा देत आहे ना याच्यामुळे ते नीट पण म्हणजे डि एड च पण खूप चालू आहे आता शिक्षक खूप कमी झालेय ना
शिक्षक कमी झालेत हो पण आता असं झालेले लेखनीच सध्या बंद होऊन गेलेत बरोबर सध्या बंद झालेले आहेत आणि आम्ही जे डी एड केलं होत आता आमचं आहे रनिंग तीस एकतीस रनिंग आहे आणि डी एड काल कॉलेजला प्राधान्य कधी देतील आज पर्यंत पाच व पाच वर्षांनंतर डी एड वाल्यांना प्राधान्य हे तोपर्यंत आमचे वय निघून जातात आणि मग मागे आता आमच्या मागे बॅचेस राहिलेलेच नाही आमच्या मागे बॅचेसच राहिलेले नाहीे आमच्या मागे डी एड चे पोरच नाहीयेत आम्हीच आहेत आणि आमचं वय निघून जाणार मग बी एड वालेच भरती कराव लागणार आहेत सगळ
मग
कारण बी एड कॉलेज चालू ना डी एड कॉलेज बंद होऊन गेले ना आता
बंद झालंय
चालेल करता कराना चालतय हम्
हो हो चालेेल बाय बाय